हॅलो
हॅलो
काय करतेय. हॅलो हो हॅलो
हॅलो अरे कुठे आहेस तु
काय करतय रे मी
आहे की कॉलेज मध्ये आहे कॉलेज मध्ये आहे कॉलेज मध्ये हम्म बाकी मग आता काय नाही लेक्चर ऑफ च आहे इथं हे जरा हयाच चालू आहे ना एक्झाम चालू आहे. थर्ड इयर चा
हम्म नाही
हह हा अरे आपलं फायनल इयर ला आपल्याला प्रोजेक्ट असतात का?
गेले ते लॅपटॉप ह घ्यावे लागते फायनल इयरला
हॅलो हॅलो
हा हा बोल ऐकू येते हॅलो
येते ना. हॅलो हॅलो फुल आहे मला
आले हो
बोलकी मग हा बोल ना. अरे तुझ्या घरी गुरं किती आहेत
गाई माझया पंचवीस आहेत गाई पंचवीस आहेत बण
पंचवीस आणि मग त्यांचे तेस हे कोण करता हे कोण करता
मम्मी मम्मी आई मम्मी पप्पा
मम्मी सगळं सांभाळ
तेठ नाही आमच नाही हा ह
हॅलो
हा मम्मी पप्पा सभाळतात रे सगळे गोरे
हॅलो
अ आवाज ये ऐकू येतो रे आवाज
तुला तुला नाही जर नाही मला फ पुला आहे वथं
हॅलो हॅलो येतय आहेयतो
हा हा
होरे
अरे काय ला तपच काहीत म्हला प्रश्न
अरे आपल्याला विकत घ्यावं लाग फरव लॅपटॉप नवीन हा आता फोर्थ इयर ला घेऊ घ्यायलाय ना फोर्थ इयर ला. थर्ड इयर पासूनच घ्यायला लागत थर्ड इयर निेमा झाल्यानंतर,
काय विषय आहे तो आता नवीन काय आली काय.
हा ए आ सब्जे कॅड झाले तर त्यात फार्मसीला.
हा हा हां इथे दश सब्जेक्ट.
आता आता आपल्याला थर्ड सेम ला आपल्याला आर्ट सब्जेक्ट आहे थिअरी,
तेरी आट आहेत.
थेरी आट येत आणि प्रॅक्टिकल साथ ययेते सब्जेक्ट.
म्हणजे टोटल पंधरा सब्जेक्ट.
हो आणि त्यामुळे त्याला लॅपटॉपही लागत सब्जेक्ट असल्यामुळे. प्रोजेक्ट करायला लॅपटॉप लागतय रे,
हा पण ते लॅपटॉपच सोणारे आपल्या कॉलेजमध्येध्ये एज्युकेटेड कुठे आहेत सगळे टीचर, त्यांना लॅपटॉपचं काहीतरी कळेल वगैरे ते शिकवतील आपल्याला,
ह. आपल्या कॉलेजमध्ये कोण नाही असं आपल्याला स्टाफ अरेंज करायला लागणार नवीन आता,
काय कर करतील का आपल्याला,
एखादा तर करतील इथे शिव करणार ना कसं आपल्या,
ह हा हा, तेच रे करायलाच पाहिजे नाही तर मग आपण चुकीच्या कॉलेज मयला वाटलाहि.
हो ते पहिलंच आलोय आपण त्याचं काय त्यात काय नाही.
ह. तरी पण रे तस कॉलेज वगैरे आहे बरोबर फक्त स्टाफचीच चुकी आहे. जॅक्ट सोडतातगर ये ते अस तस.
तेच आपलं आपल्याला आणखी, आ टीचर पण आपले हे करत नाही र डिसिप्लिन लावत नाही आपल्याला,
नर्सर पाहिजे होते ना,
हो नर्सर विभूती असते म्हणजे.
आ,
विभूती मॅडम पण पाहिजे होते रे नर्सर विभूती.
हो ते दोघं असतील तर अरे अजून जरा चांगलं वाटलं असतं डिसिप्लिन लाईफ लगत होतो. दोन महिने तर मी तरी डिसिप्लिन लाईफ जगत होतो नर्सर होते खरं,
मग कायडी, मग पुूरं ही नीट येत होती इनशर्ट करून आय डी कार्ड. बरोबर टायमिंग ला ह यायचे,
होय आणि एक चला पण सगळं कळत हो त्यांना साऱ्यांच्या,
लेक्चर अटेंड कयची अभ्यास करत रोज च रज,
मी तर सकाळी, ते दोन महिने होते ना नर्सर का मी काही रोज सकाळी पाचला उठायचं, त्यांच कले सगळं रिव्हजन करायचं आणि बाकीच्या दुसऱ्या सब्जेक्टच, पण करायचे रिव्हिजन त्यावेळी मला त एक चांगली सवय लागली होती.
हो आता काय नाही रे पाक बिघडला आहे.
मला भेटले होते बावड्यामध्ये त्यावी बोलत होते, ते कि कॉलेज कस आहे काय आहे,
हा हा.
काय कस आता काय त्याचनी म्हणत तच मी त्याचनी काय म्हटलं माहितीय का म्हंटलंय त, कॉलेजला तुम्ही परत तुम्ही जाऊन चुकी के,
म काय मनले,
म म्हणले आता काय येणार आहे म्हणले विजिट ला येऊन जातील म्हण. भेटून जायल म्ह कॉलेज मध्ये, तेिक आलेली टिक आलेली.
हा हा
आपल्या कॉलेजच्या स्पोर्ट्स क कोणते कोणते असते रें रेपोर्ट्स
स्पोर्ट्स क खो खो असतो क्रिकेट नंतर हे थ्रोबॉल हॅलो
हां फुटबॉल पण असतो रें
फुटबॉल पण असतो
हा ह आपल्या ग्राउंड आहे आपल्या कॉलेजला ग्राउंड आहे का
बाकी म्हणजे क्रिकेट जरा साईडलाच खेळायला लागतय बाकीच फुटबॉल खेळायला ग्राऊंड आहे हम्
फोन आलाय कट कर पटकन
केला केला केला
हॅलो
हो केला रे
हा हा हा आपल्या कॉलेजमध्ये फॅसिलिटी बिल्डिंग वगैरे चांगली वाढली पण फॅसिलिटीज नाही आहेत ना तेवढ्या चांगल्या
हो बिल्डिंग ह बरोबर आहे एलईडी लाइटिंग ही सिस्टम आहे कॉलेज म चांगला आहे
होय तेच की सभा वगैरे खर्च केलायच जोरात पण आता काय कॉलेज कॉलेजचे टीचरच हे करत
कॉलेजला आरे लिफ्ट सुध आहे आपल्याला नाही का
हा हा जा लिपच लिफ्टमधपण ना वरती जा आणि परत खाली
पाऊस आला काय नको किड्या ह अस लिफ्ट मध्ये किडेही असतात रे भरपूर
किड कसं काय असतं ते
ती पाऊस आल्या पाऊस सम चाल झाल्या म ती बाहेर निघलीत सगळं
हा हा
हा
आणि बाकी आपलं हे काय मला विक्नेस म्हण हो की गाडी घेतली असगैरी
हो घेतली ग दोन महिने झा
हा हा ह अ कीतीच्या घेतल्या
ती अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतली
अठ्ठेचाळीस चाळीस लाख रुपये ला
हो
असली कसली गाडी्या आहे
सोळा टायर
हा
म्हणजे नॉर्मल ट्रकपेक्षा डबल
हो नॉर्मल ट्रक पेक्षा डबल
अ ते निघणार काय त्यातून सगळा खर्च वैगरे
हो निघतोय भरपूर आपल्याला मॅनेजमेंट केलं र सगळं पैसेही आपल्या ते हिशोबानेच घेतल्या गाड्या आपल्याला लागणार आहे त्या
काय झालं
अरे त्याचं ही होत आहे र आपण कंपनीत एकाल कंपनीत गाडी लावायची
प्रेक्षक सुपरवायझर. हा.
हम्म. कंपनीत आपण लावणारय. त्यामुळे गाडी आपल्याला परवडतय रे, कंपनीत. दिवसाला, वीस हजार सहज भेटत्यात.
शाला वीस हजार!
हो. ट्रान्सपोर्टला
चेक करून रायच असते ते.
आणायची तीन- साडेतीनशे किलोमीटर होतय.
ह, म्हणजे पर डे तर तुम्हाला वीस, वीस- हजार इन्कम. सगळा खर्च जाऊन
हा. असं नाही, खर्च नाही. इनकम येती खर्च एक सात -आठ हजार रुपये खर्च होतोय. अकरा- बारा हजार राहतेत आपल्याला.
परवडतय की.
हो, परवडतय.
म आणखी थोड्या दिवसान अजून एक घेशी
हो. आध, आता ही तीसरिय. तिस, तिसरी अँ आता घेतलेली.
हांज, तिसरी हाय ही.
हा, गेले वर्षी एक नवीन घेतलेली.
त्याच्या अगोदर एक होती.
होय.
हा, हा. भरपूर, बिझनेस करायला लागलायस कि मग.
हो.
म आता हे डिग्री केल्यानंतर, मेडिकल टाकणार आहेस की
बघुयात. मेडिकल टाकाय नाही तर, आपलं हाय ह्या गाड्या हायत. आणखीन बघायचं आता प्लॅन चालेत दिवाळीत घ्यायचं म्हणतेत, नवीन एक आणखीन.
ह ह काय विषय नाही. मग मोठी मान जायच्या म्हणल्यावर.
हो. पप्पा म्हणतेत, आता दहा, दहा टायर घेऊ म्हणतेत गाडी.
हा, ही डबल लिफ्टचीय रे गाडी. एक सिंगल लिफ्टंची धाट
एवढी, एवढी इन्व्हेस्टमेंट करताय, बाहेर निघतेय का त्यातून?
हो बाहेर निघतेय, आता दोन गाडी नीलयता. दोन गाड्या निलयता. हम्म.
बर
तिसरीचं काय पन्नास मधलं कॉलेज ला दिवस. दोन -तीन दिवसात गेलं. ह हो. हो या आ मामा. ह्
हम्.
चालेल. घरातले वगैरे बरे आहेत ना?
हो.
हा, हा. येतना फक्त कॉल कर. मला जर काहीतर तिकून आणायचं असेल ना, तर मी तुला सांगेल.
ठीक आहे, चालेल.
हा ठीक आहे
हा ब बर हा
हा
ह
सध